सांगू रे.
फास्ट आणि लवकरात लवकर पण हो आ. काय बोललीस दीदी?
हा. म्हणजे, म्हणजे मी तुला रेसिपी सांगू? हॅलो. हा, मग मी तुला, रेसिपी सांगू, काय? तू मला सांगणार आहेस. रेस
ओके.
कोणती सांगू?
तर ना की, रेसिपी सांग तर. तर ऐक ना, तू बोल
हा.
नव्हती. मला सांगू शकशील? म्हणजे तू केलेलीस. असं, मला कळालं. त तुझ्या बहिणीची बी केलेलीसं. असं कळालं की, कचो
अगं, मी आजचं बनवलेली. सांगू काय?
लीस?
आज मी, कचोरी नाही. कचोरीची पण मी तुला सांगते, सोडं. पण मी, आज काय हा, आज काय बनवलेले, मी ते सांगते. आज, आज मला कामा मध्ये उशीर झाल. म्हणं उशीर लई झाला. जेवायला तेन. मग का ग असं, काय पटपट बनवता येईल. असं, विचार केला मी. मग आता, आज संडे ना. मग काम होती घरामध्ये. जरा स्वच्छ त्या वगैरे चालली होती मगा सगळं आवरायलाच मला दीड वाजले अगं आता म आता काय बनवायचं म्हणलं आता इथून पुढे स्वयंपाक कधी आणि जेवायचं कधी मग म्हणून अ मी एक हलकीशी रेसिपी बनवलेली म्हणजे मी भाताचीच ट्राय केलंती. आणि घरामध्येचं सता आज बाजार असल्यामुळे घरामध्ये काय नव्हत्या अग भाज्या वगैरे काहीच नव्हतं डाळी होत त्या पण मम्मी बोलली डाळी वगैरे काय घालू नकोस. मला काय डाळीचं काय नको हाय मग आता मी विचार केला आता बनवायचं तर कस मग मी काय केला माहितं ये काय? आ आमचं सकाळी प्लॅनिंग ठरलेलं की भजी करायचं म भजीसाठी आम्ही कांदा कापून ठेवले मग कांदा कापून ठेवलेला पण तो कं जमला नाय म्हणजे वेळ मिळाला प्लॅन होता ग करायला म म्हटलं सगळं आवरल्यावर करायचं पण खूप वेळ झाला त्यामुळ तो कांदा तसाचं होता म काय केले मी अ एक वाट दोन वाट्या राईस घेतलं म्हणजे तांदूळ घेतलं निवडलं. स्वच्छ धुऊून घेतला आणि त्याला मुरगाटलं आणि तोपर्यंत तिकड मी अ काय केलं ग ते कु कुकरमध्ये लावली. कुकरमध्ये लावलेला पुलाव हा पुलाव बनव लेला मी अ कुकर घे दोन चमचे तेल वतलं आणि कारण बटर आणि तूप वगैरे आमच्यात कोण खात नाय बटर पण कोण खात नाय त्याच्यामुळे आम्ही तेलच वापर परतान आता मग दोन चमचे तेल घातल्यानंत त्यामध्ये जिरं घातलं. आणि जिरं आणि तमालपत्र आणि चक्री फूल दालचिनी घातली काय आणि त्याच्यामध्ये मोठा मोठा उभा उभा कापलेला मी कांदा टाकला. आणि त्याला चांगलं अ अस लालसर होपर्यंत भाजलं. म आता टॅमॅटो तेनं अव्हेलेबल नव्हतं काय म आता मिरिची माझ्या ल क्षात नव्हती आलं लसून पेस्ट करायची आता म्हणलं जाऊ दे. आता एवढ्यातच काय तर करायचं खरं बेस्ट बनवायला पाहिजे आपल्याला म्हणलं काय मग कांदा भाजल्यानंतर काय केलं गॅस पूर्ण मी बारीक केला आणि त्याच्यामध्ये सग आपले कोरडे मसाले टाकले म्हणजे आमच्या घरामध्ये आम्ही गरम मसाला घरीच बनवतो सगळ्या म साल्यांचा घास घेऊन त सगळे मसाले रोस्ट करून तो बिर्याणी मसाला आम्ही तयार करतो त्याला गरम म सलाच म्हणतोय सोड मी मग तो एक दीड चमचा घातला आणि एक लाल तिखट आपली एक चमचा घातली. हळदी पावडर थोडीशी आणि किचन किंग मसाला अर्धा चमचा घातला आणि माझ्याकड पुलाव मसाला होता तो मी एक चमचा वापरला. आणि हे सगळं काय केलं मंदच गॅसवर चांगलं भाजलं वास येऊपर्यंत असा छान असां रोस्ट चा वास आला त्याच्यानंतर म काय केलं म मी अ तो तांदूळ होता ना तो तांदूळ धुवून ठेवलेला तो घातला आणि चांगलं हलवलं आणि मग मीठ पाणी घातलं आणि म मीठ घातलं आणि क चार शिट्टया दिल्या कुकरला आणि चांगला मस्त पैकी ब्लग तू विचार पण करू श शकत नाहीस इतका भारी बनलेला लग्नात बनतो ना सेम तस ता बनलेला आणि वास तर एकचं नंबर
म्हणजे असं तू सांगितलीस ना की झटपट आणि पटपट आणि पोटाची भाग बी भूक पण सॉरी भाग म्हणाली. भूक पण भागेल आणि पूर्ण सगळ्या कुटुंबाला पण पुरेल हा खूप छान हा.
अच्छा
म्हणजे आता फक्त राईस का आता कोण म्हणलं खाणार नाही मग आता खिचडीत झाल्यासारखे झाले ना पुलाव. म आता काय करायचं म्हणून लोणचं होतं आमच्या घरी आणि घरी बनवतो लोणचं आम मावशीने बनवलेले लोणचं आंब्याच्या लोणच्याच्या फोडी आणि त्याच्यावरच थोडासा मसाला दिला भातावर. आणि छानपैकी पापड भाजले आणि मस्त तस ता मी तुला फोटो सेंड करीन काय आणि खूप भारी हाय अगं एक एकदम मस्त हो तुला मी सांगव
तू जस आता बोललीस ना. तू तू आता बोललीस ना की मी हे एवढं छान केलं वगैरे असं सांगतात. अस खाऊ वाटलं मी पण आज काहीतरी ट्राय केलेल. कारण संडे स्पेशल म्हटल्यानंतर असं म्हणतात की संडे म्हटल्यानंतर खायचा काहीत विषय असतो. तर मी आज पहिल्यांदा म्हणजे तुला माहितीच आहे की मी किती आळशी आहे लेझी गर्ल आहे तर मी आज स्वतःहून हा तर मी स्वतःहून आज युट्यूबवर ना समोसाची रेसिपी बघितलेली. तर मी आज ती केलेली तर मी तुला शेअर करू कशी केलेली ते म्हणजे झालेले थोडेफार चांगले. पण फर्स्ट टाइम ट्राय केले त्यामुळे थोडं चुकलेलं पण मी तुला शेअर कडे तर पहिला पला काय केलेले हा पहिला काय केलं की आपले हिरवे वटाणे असतात ना ते म्हणजे आपण मार्केट मधून वगैरे आणतो ते प स्वच्छ धुवून घेतले. आणि कुक कुक्कर मध्ये शिजवून घेतलं मग त्याचबरोबर फक्त वटाने शिजवण थोडं मला चुकीच वाटतं. कारण मी युट्यूबला बघितलेलं ना की त्यांनी सांगितलेलं गॅस पण वाया जातोय मग त्याचबरोबर मी काय केलेय आमच्या घरी चार लोक चार जण आहेत तर जर आपण म्हणजे जास्त आवडलं तर म्हणून मी किंवा कमी पण नको म्हणून मी बरोबर मोजून प्रत काला एक बटाटा अस चार बटाटे शिजत घातलेले. छोटे म्हणजे छोटी साईज होती बटाट्यांची प्रत्येकाला एक एक
हां
त्याला तरी छ पण मी टाई करणारते छोटे एकदम तर प्रत्येकाला ह्याचे दोन दोन आले तर मी त्यासोबत बटाटातील उकडाय घातला म्हणजे सोबतच घातलं कुकरमध्ये. मीठ टाकून थोडं पाणी घातलं आणि कुकरच्या शिट्ट्या दिल्या मग तोपर्यंत शिट्ट्या तेहुसपर्यंत मी थोडा मसाला काढून ठेवला. तर मी मसाल्यामध्ये काय काय घेतले का प्लेटमध्ये काढून ठेवलेलं तर त्याच्यामध्ये होतं हळद थोडं म्हणजे आपण चार बटाट्याला लागल हळद चवीनुसार मीठ परत न जिरे आणि मिरची स्वच्छ धुवून बारीक बारीक बारीक एकदम असं आपण अ म्हणजे कट करतो ना स्लाइस करतो एकदम छोटे त्या पदार्थन त्या पद्धतीने मिरची कट करून घेतली तसेच मी काय सांगेन म्हणजे मी धन ना आपण आता धन आणि मला ते आले असल की तोंडात आल ना दाताखाली तर मला ते कस तर वाटत म्हणून मी धन धन्या ची एकदम म्हणजे मिक्सरमध्ये न लावता. आपण ज खलबत्ता आजीच्या काळात असत होता ना. त्याच्यात एकदम बारीक पेस्ट करून घेतली धन्याची जिचेकरून फ्लेवर धन्याचा येईल. पण ते दातात अस वगैरे अडकणार नाही तर धन्य तर एवढं घेतलं थोडा चाट मसाला थोडा चवीनुसार चाट मसाला आणि थोडं लाल तिखट. थोडं म्हणजे न कळत कारण आपण अगोदर मिरची युज केलेली आहे आणि चाट मसाला तर एवढे सगळे मसाले काढून ठेवले आणि बटाट म्हणजे बटाटा शिजपर्यंत अजून ब बटाटा उकडत हो म्हणजे जे बटाटे मी घातलेले उकडण्यासाठी अजून उकडत होते मग त्यानंतर आप पण दुसरी प्रोसेस करूया तर मी काय केलं की पीठ घेतलं म्हणजे आता चार वाटी म्हणजे चार वाटी सॉरी चार अ बटाटे होते ना मग त्यासाठी मी एक दीड वाटी एक वाटी पुरेल पण दीड वाटी घातला कारण एक्स्ट्रा असू दे म्हणून कमी पडायला नको. पण तू म्हणजे तुला जे साईज पाहिजे त्या साईज न तर मी एक वाटी. आणि प्लस थोडं थोडा. अ मैदा ऍड केला. मग त्यामध्ये थोडं जिर असतं ना जे आपण असं म्हणजे. एकदम असं बारीक करतो हातावर. एकदम चुरतो. त्या वादान चरून मग त्यामध्ये टाकलं मग त्या चवीनुसार मीठ पीठ त्यामध्ये आणी थोडं पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं थोडं कोमटलय पण गरम नाही आणि ते एक सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि झाल्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून एकदम मऊसर मऊसर पीठ मिळायचं आपण आट्याला जस चपातीला जसं मळतो ना. तसं मळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा बनवून तो साईड ला ठेवायचा झाकून एक पंधरा मिनिटं. तोपर्यंत आपले बटाटे उकडलेले असतात. मग बटाटे म्हणजे कुकर पण थंड होऊ पर्यंत एक दहा पंधरा मिनिटं थांबायचं मग बटाटे. ते काढून घ्यायचे त्याच्यावरची साल जी इझीली निघते. तर साल काढून घ्यायची. मग त्यानंतर त्या बटाट्याचे एकदम बारीक-बारीक-बारीक तुकडे करायचे जसे आपण म्हणजे. अ कांद्याचे करतो ना तर तसे तुकडे करून घ्यायचे. तर ते झाल्यानंतर मग. अ ते आपण स्मॅशर युज करतो ना. त्याच्यान ते बारीक करून घ्यायचे आणि ज्यावेळी ते म्हणजे तुकडे करून बारीक केले की थोडं इझी जात. ते ना जास्त प्रेस करता प्रेस करता येत नाही मग त्यामध्ये. थोडं जे आपण वटाणा टाकलेलं म्हणजे वटाणा पण शिजत असतो तो एका म्हणजे जाळीच्या मदतीने. काढून घ्यायचा वाटणे पण त्यामध्ये. थोडे स्मॅश करून घ्यायचे अखंड राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण स्मॅश करायचे. स्मॅश करून घ्यायचे. मग त्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण तेल गरम केलेलं ना अगोदर जे. पिटात ओतण्यासाठी. त्या पॅन मध्ये थोडं तेल टाकायचं मग जिरे टाकायचं.
मग.
तुझा आवाज ब्रेक होतोय. हा
स्मॅश केलेल ना
बर. हा येतोय, येतोय हा येतोय ना आवाज बोल की, आवाज येतोय मला
मेशर नं तर स्मॅश केलेलं ना हा, हा तर ते सगळं
हा
शिजवून घ्यायचं आणि ती चिरायची मग भाजी एक पाच मिनिटं शिजू द्यायची त्यानंतर ना त्याचे छोटे-छोटे बॉल्स बनवायचे आणि ते व्यवस्थित लाटून घ्यायचे पुरीपेक्षा मोठ मोठं लाटलं तरी चालेल चपातीपेक्षा थोडं छोट आणि पुरीपेक्षा थोडं मोठ आणि मी तुला युट्यूबला आकार पाठवेन त्या पद्धतीने त्यात तू भरून घ्यायचे मग त्यानंतर दुसऱ्या पॅन मध्ये गरम म्हणजे तेल ऑइल आहे ना ते गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामुळे त्यामध्ये सर्व जे आपण हे असते ना समोसे ते फ्राय करून घ्यायचे मग त्याचा सोनेरी कलर आला ना तर गरमागरम समोसे ते टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे म्हणजे मस्त पैकी समोसा चटणी बरोबर किंवा सॉस सॉस बरोबर एन्जॉय करायचा.
कसली भारी रेसिपी आहे की अस असं सांगत होतीस ना तू तसं मला असं वाटत होतं मी बनवते क मला तू बनवतेलाच मला डोळ्यासमोर चित्र दिसते. कि बाबा असं करायचं
ओके तू पण तू पण ते ट्राय कर करून- ऐक ना तू पण ट्राय कर ते करून मी पण भाताच ट्राय करते पुलावाचं, आपण दोघी एकमेकांना फोटो सेंड करूया आणि मी नंतर बोलते तुझ्याशी आता ठेविन मी कॉल ओके. कारण मी आता पुलाव करायसाठी चालले
हो-हो कर, कर, कर बाय
ओके, बाय.
हा, हा
ठेवते मी बाय.